हॅलो हो येतोय बोलूया आपण
हां स्टार्ट कर
अ तू बोलतेस काधी
ठीक आहे तर आपला आजचा मुद्दा आहे दैनिक दिनचर्या. दैनिक दिनचर्या म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. जे जे करतोय अं
पण बोलायचय अम्. म्हणजे दै दैनित दिनचर्याबद्दल बोलायचं झालं तर मी.
हॅलो! हॅलो!
सुबय आहे मोबाईल हॅलो!
हा तुझा आवाज येत नाहीये बरोबर. आवाज ऐकू ये ना मला.
हॅलो!
हां बोल आता.
हा अ दैनिक दिनचर्यामध्ये मी सकाळी लवकर उठते त्याच्यानंतर व्यायाम करते ते. त्यानंतर थोडाफार. अ मला मोबाईलमध्येध्ये चेकिंग चेक करायच सवय आहे. का महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत. आणि ते पाहिल्यानंतर मग मी स्वतःचा आवर्ते त्यानंतर चहा घेते. असं असतं सकाळचं तरी सुरुवात त्यानंतर मग म्हणजे हे करायचं रांगोळी वगैरे काढाय
बरोबर. हो माझी दैनिक दिनचर्या म्हटली की सकाळी लवकर उठून. अ मी अगोदर मोबाईल न, बघता आधी कोमट पाणी पिते. ती मला आधीपासून सवय पियची तर ते पिल्यावर हा जरा आधी मी वॉकला जायचे आता बाळानंतर ते पॉसिबल होत नाहीये मला. तर वॉक वगैरा करून यायचे तर फ्रेश वाटायचं. आणि नंतर मी चहा पित नाही. तर म नाश्त्याच्या तयारीला लागते नाश्ता वगैरे करायचं. आणि थोडं फार अस मेडिटेशन करायचं बसून.
चांगली गोष्ट आहे.
ह.
तर आता त्याच्या अंतर मग. हॅलो.
हा बोल की.
हा त्याच्यानंतर मग मी पण अ कसं अ आमचं बा बाळ छोटा हे त्याच मग मी आवर ते तेचं सगळं ब्रश वगैरे करायचा. मग त्याल दूध पाजायचं वगैरे ते झालं की तेला आंघोळ घालायची. त्याच आवरायचं मग घरात काही काम असेल त स्वयपाक करणे म्हणा किंवा साफ सफाई फरशी असं काम म म्हणजे धरू जास्त मला. ते मी पूर्ण करते अ मिस्टरांचा टिफिन असो ते ब बनवतो अ त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर कपडे धुवायचे असतात. ते पण धुवून घेते मी आणि त्याच्यानंतर मग पहिलं सत्तर तर सकाळचं संपतं.
हम्म बरोबर स्वतःसाठी टाइम दिऊन नंतरच म माझं झालं. अ थोडं मेडिटेशन करून तर मी पण मग सकाळच्या नाश्ट्याच्या तयारीला लागते. म नाश्ट्याची तयारी करून झाली की माझं बाळ लहाने म तिला खायला घालते.
ह
आणि मग मी पण नाश्ता करते त्याच्यानंतर म जरा मोबाईलमध्ये काय काम असतात काय बघते. त्याच्या रिलेटेड ते मी बघते आणि मग परत म तिला बाळाचं झालं तर म परत अ थोड्या वेळ मोबाईलकडे ल काम करून मग. परत दुपारच्या जेवणाला अ तयारी करते मी. अ दुपारचा डबा सात वायाम जातोय घरात न.
हां हां.
हम्म.
अ -ओ अच्छा मग अ माझं एक अकरापर्यंत सगळं आवरत. अन मग म त्याअ माझ्या बाळाला खाऊ घालायचा असतो जेव जेवायला चार तो तेला आणि मग त्याला शाळेमध्ये पाठवते मग तो जरा थांबत नाही त्यामुळे मला आस त्याची स्कूलला बसायला लागतं दिवसभर त्याचं होईपर्यंत. अं लहान असल्यामुळं तो जास्त वेळ बसत नाही मग मीच त्याच्या सोबत बसते. मग त्याची स्कू हां शाळा सुटली कि म त्याच्यासोबत येऊन. थोडा थोडा वेळ तो झोपतो त्यामुळे मला थोडी विश्रांती मिळते त्याच्या अ टाईम मध्ये मला वेळ मिळाला तर मी माझी स्वतःची कामं करून घेत. ती थोडं वर्क फ्रॉम होम बघत असल्यामुळे मी त्याची का कामं करत असते त्यावेेळेमध्ये दोन ते. चारमध्ये किंवा दोन ते पाचमध्ये आसो ह्या वेळेमध्ये करते.
ह मी पण जेवणाची तयारी झाली. अ दुपारपर्यंत जेवढं ते लवकर संपून मी पण वर्क फ्रॉम होम करत असते. परत म बाळाचं सगळं करायचं लहान हे त्याला त्याच्यात पण टाइम जातंय माझं. आणि मंग दुपारचं जरा वेळ मिळाला तर दहा पंधरा मिनिटं थोडा वेळ झोपते अह आ जर वर्क फ्रॉम होम असेल तर ते पण नाही
हा हा हा ते प्रत्येकाचं अस्त थोडा वेळ मिळाला तर विश्रांती घेतात सगळीजण
हो बरोबर आणि मग सगळी काम झाले की मग संध्याकाळच परत कामं सुरू होतात संध्याकाळी टाइम मिळाला आणि जेवण टाइम मिळालं की थोडं वॉक करायचं वॉकला जाते टॅरिसवर बाळाला घेऊन जरा जाते त्याला पण खूप तिला पण खूप चांगलं वाटतंय कि अ ती पण अशी घरात बसत नाही संध्याकाळ झाली की तिला पण वाटतंय मी कुठे तर बाहेर फिरायला जावं तिला घेऊन थोडं वॉकला जाते किंवा आमचं दुकान आहे तिला तिकडे घेऊन जाते मी मग परत तिला तिकडनं घेऊन आल्यावर परत मग रात्रीच सगळं डिनरच तयारी करायला लागते डिनरच तयारी कराय करते मी
अच्छा
आणि ह्या सगळ्या कामातमध्ये वेळ मिळाला तर स्वतःचे जे छंद आहेत म्हणजे मला गाणं ऐकायला खूप आवडत ते काम कर करता करता मी गाणी ऐकते
अच्छा
हम्म
मग त्याच्यासारखंच माझं पण हाय अ की पाच नंतर मग मला थोडा टाइम भेटतो मग घरातली काम आवरायची असं स्वच्छता करायची असते अ परत कपडे वगैरे लावायचे असतात ते लावून घ्यायचं चहा वगैरे सगळ्यांना करायचा द्यायचा आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागायच सगळा स्वयंपा आठ आवरायचं आठपर्यंत आवरायचं सगळं आणि मग त्याच्यानंतर मग सगळी जेवली की भांडी मग ते सगळं घरातलं आवरायलाच सगळं दहा वाजतात असं पूर्ण दिवस शेड्यूल बिझी अ बिझी असतो आणि मग दहा नंतर थोडाफार स्वतःसाठी पण टाइम भेटतो त्यातून मग मोबाईल पाहात बसायचं रील्स बघायच्या
हो माझं पण अ आपल्या स्त्रियांच रोटीन असंच असतंय मग परत रात्रीच डिनर जेवणच तेन तयारी कर करून परत बाळाला देते ख्यायला आणि आता बाळ झाल्यानंतर जरा रुटीन बिघडलय जरा उशीर होतंय सगळं झोपायला वगैरे बाळ माझा लवकर झोपतच नाही तर मी पण तेव्हा बाळाला खेळ बाळाशी खेळात बसायचं असच टाइम जातय
मग माझं पण तसंच आहे थोडा पण त्यांच्या त्याच्यासोबत जातो माझा पण वेळ आणि मग मग मला थोडा टाइम भेटला तर तो झोपल्यानंतर मग मी
मला पण कुठलं अस टाईम म मला आधी हो हा गट असं टाइम भेटलं तर मी आधी असं स्केच काढायचे मला त्याच्यात खूप छंद आहे मग स्केच काढत होते किंवा पुस्तकं वाचत होते आता बाळानंतर एवढा टाइम मिळत नाही वर्क फ्रॉम होम पण चालू आहे कारण
हा हा हा
हम्म
मग मी पण हा हा बोला
हा बाळ झोपल्यावर मग असं जरा रिलॅक्स वाटत की आता झोप मिळेल हॅलो
त्याच्यामध्ये
हां.
पण आणि थोडा वेळ मिळाला तर बरं वाटते की, आपल्याला पण टाइम भेट
हो बरोबर.
असं आपण पण सगळी वाटच बघत.
आणि मला वाटते प्रत्येकाच्या असं आयुष्यात अशी, दिनचर्या असं असायला पाहिजे. कि तिच्यामुळे कस काम आपले, एकदम वेळेवर होतात. आणि ते दिनचर्या आपण ठरवली नाही ना, तर काम एकदम उशिरा होतात. आणि खूप काम अशी राह त्यात आपली.
अगदीच बरोबर, आणि आम्ही पण मग कसं. म- मी पण थोडाफार स्वतःसाठी पण टाइम वेळ काढते.
हो, असं दिनचर्या आपण असं काढून ठेवले ना की, या टाइमाला आपल्याला हे काम करायचं या टाइमाला हे काम. मग त्यावेळेत आपण आपली कामं संपवली ना, मग आपल्याला स्वतःसाठी पण टाइम मिळतंय. आणि अ -आरोग्य आणि, जे टाइम मिळाल ते आपण, स्वतःसाठी असं वॉक करू शकतोय. किंवा अ कुठलं योगासन करू शक तो, म्हणजे स्वतःच्या शरीरासाठी पण आपल्याला वेळ द्यायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर बरोबर.
आणि ते एक आपण दिनचर्या जे, जे- टायमिंग असं शेड्यूल आप पण काढलं ना तर, तसच आपण त्या फॉलो केलं ना ते टायमिंग. तर त्यांच्यामुळेच आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतोय. बाकी असं बिन ते टाइम टेबल नसले की, आपली कामं कुठलीच टाइमावर होत नाहीत.
अगदीच. मी पण अस टाइम भेट ला तर मशीनवर वगैरे बसते, फॉल वगैरे लावायचं काय शिवायचं असेल तर शिवून घेते. ते पण त्यांच्यात पण टाइम मी घालवते, किंवा सुट्टीच्या दिवशी म्हणजे, मिस्टरांना सुट्टी असेल तर आम्ही कुट तर फिरायला जातो. आता जरी पावसाळ्या सीझन सुरु असल्यामुळे धबधब्या तेन. आमचं सुरूच आहे. किंवा कंटाळ आला घरी खायचं तर हॉटेल. ला वगैरे ला जेवायला जायचं. असं आमच सोरू असतं. म्हणजे थोडा फॅमिली साठी पण आम्ही टाईम, अ-घालवतो त्यामुळें पण खूप छान वाटतं.
हो बरोबर ये.
आणि इतर मग इतर वेळी. मग म्हणजे आसं सगळ्या मित्र मैत्रणी भेट
हा.. ते पण एक पाहिजे, हॅलो
सनवार असतात.
मध्ये मध्ये आवाज कट होतय कां?
हो, थोडाफार जात आहे.
हा. तर मला असं वाटते की, एक चांगली आणि म्हणजे असं दिनचर्या माणसानी ठरवायला पाहिजे. म्हणजे ज्या ज्या करून त्यांनी, सगळ्या कामाला वेळ द्यायला पाहिजे.
अगदीच. म्हणजे कसं असत माहिती काय, अ-आपलं जर आधीपासून जर रुटिंग ठरवलं. तर त्या रुटीननुसार जर केलं तर, सगळं टाईम टाईम टू टाईम. वेळच्या वेळी होत सगळं, त्यामुळे आप पल आधी हे पाहिजे, एक शेड्युल बनवलेल. हिजे तर ते त्याच्यानुसार होत का.
हो शेड्यूल नसलं की कामं कुठली असं टाइमावर होत नाहीत.
अगदीस अगदीस.
ठीक आहे ठीक आहे मग आपला मुद्दा झालाय मला पण. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं धन्यवाद.
धन्यवाद!